हॅलो.
हा बोल न ग.
बला काय करतय?
काही नाही बसूूनय.
अच्छा.
हम्म झालं तुझ्या संध्याकाळची कामं.
नाही ग चालूच आहेत आता आता आवरावरी करते जरा. प्रशगरे होते हो तेच मुली सगळं. पचारा काढून ठेलाय तो जरा आवरडते. मर सगळ काढून ठेवलंय तिने. त्या तेक इकडे तुज्याशी बोलताय न एकीकडे, तो पसारा आवरतेय. ते तिने केलेला. बोला, माहित नाही. हे काय, सगळं काढून ठेवले तेने.
हम्म. तेच करतपर्यंत. तेवढं आवरतपर्यंतच, वेळ निघून जातो ना.
हो, ना.
हम.
सगळं आणि त्यात त्या, स्कूलच एवढं देतात. काय- काय ऍक्टिव्हटी ते. तेला. त्यामध्ये ते अजूनच भरतं.
हा.
ते टाकून पण द्यायची, इच्छा नाही होत. कारण की म्हटलं, कधी मागित लवकर काय बनवा- बनवण्यापेक्षा, तेच रेडी असलेलं दिलेलं, बरं पडतं. त्यासाठी ठेवून दिलं मी. तर म्हटलं, नंत तर नको. प्रोजेक्ट वगैरे म्हंटल, नंतर होतातच ना. नंतर फर्स्ट ला वगर ते नंतर प्रोजेक्ट वगैरे सांगतील. तर म्हंटलं, मग त्या जेव्हा लागले. तर एवढं करायचं झेंजेट करण्यापेक्षा, असलेलं रेडी टू मूव्ह बरं.
बरोबरय मग आता काय, एल केजी, यू केेजी ला आहे का?
हा सिनियर, ज्युनियर ला आहे ती. एल केजी लाय.
हा. अच्छा - अच्छा.
हा. तर तिला काय अजून, स्कूल म्हणजे, अशी मोठ्या स्कूल नाही टाकली. तिथे घ्यायचंय तिचं अजून ऍडमिशन. सध्या प्री- प्रायमरी असतात ना?
हम्म, हम्म, हम्म. अच्छा- अच्छा. हा. हो. तिथे पण म्हणजे, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे घेतात ना. आणि शिकवत पण असतात.
क्टिव्हटी जास्त असतात. म्हणजे ऍक्टिव्हीटी् थ्रूच शिकवतात ते.
हा, हा. ऍक्टिव्हिटीज भरपूर असतात.
हो. मग त्यांनीच ते जास्त हे होत. गेल्या वर्षी पण, नर्सरीला पण तिथेच होती ना, ती तर गेल्या वर्षाच पण, एवढं सगळं होत. पूर्ण बॉक्स भरलेला. म्हटलं, एवढं करायचं काय?
हो, ना. किती, लहान- लहान मुला ना, लहानपणापासून एवढं सांगतात.
हो, ना. आपल्या टाईमला एवढं नव्हतं गं. काहीच नव्हत.
एवढं लहान असताना, तर आपल्याला हे सगळं कळायचं पण नाही. ऍक्टिव्हटीज वगैरे काही कळ- कळत पण नव्हतं. तेव्हा तर.
कायच नव्हतं. हे नवतं तेव्हा. घेत पण नव्हतं. एवढं काय, दिलं तरी प्रोजेक्ट. कधीपसून आले. आपल्या पाचवीला वगैरे मे बी आले असेल. ते पण नाहीच प्रोजेक्ट.
ते पण खूप कमी. आले पण, पण खूप कमी. हो. आता, आता कस झालाय, ते मुलांना सांगतात. आणि पेरेंट्स ला त्रास देतात.
तसच झालय. मुलं तर करत नाही. ते आपल्यालाच
हा. तेच ना. आपल्यालाच करून द्यावं लागतं ना सगळं. हम्म. बरोबर. बरोबरय. खूप काही आला आता. आणि एवढ्या बुक क्स. एवढ्या बुक्स आल्या. आतापसून छोट्या आहे तेव्हापासून. नर्सरी पासून एवढ्या बुक्स चालू झाल्या, आपल्याकडे तेवढं बुक्स वैगेरे काही नव्हतं.
एक, एक दोनच बुक घेऊन जायचो आपण. वो काढा. वो, आई काढायला आणि नंबर्स काढायला बाकी काय न्यायचं आपण आता त, नववात वाचायला पण त्यांना, अस आता फ्रायडेला ना. हे असत, लायब्ररी बुक देतात त्यांना म एक दिवसात हिंदी पण चालू झालं त्यांच, मग एक दिवस हिंदीच देतात. ह्या एका आठवड्यात इंग्लिश देत, जसं शाळेत रनेट करून देतात, नर्सरीला होते तेव्हा इंग्लिशच्या स्टोरी बुक द्यायचे. तर ते आल्या-आले घेते वाचून, तो दिवस दोन दिवस एवढे कुठं वाचणार आणि मंडेला रिटर्न करायचं. असं होत ते. तर ते नवीन-नवीन असलं की घेते, हा मंडेला रिटर्न. खरा, सैतानच. तर ते बरं पण, म्हणजे मुलांना एक सवय तरी लागते की बुक असलं वाचायचं वगैरे. पण त्यांना एवढं कुठे समजतंय ग.
नाही, नाही ग एवढं नाही समजत. त्यांना म्हणजे कसं अट्रॅक्टिव्ह गोष्टी म्हणजे चित्र वगैरे. कोणत्या बुक्स मध्ये असेल. हा, तेच त्यांना अट्रॅक्ट करते बाकी वाचता वगैरे एवढं थोडी येते मुलांना छोट्या -छोट्या.
अजिबातच होत नाही आणि तरी पण मग तेच
आपल्या वेळेच काही येत नव्हतं.
अगं आत्ता तरी, आत्ताच पण पोर्शन एवढं वेगळं आहे ना ते म्हणजे आता तुमचं ते कोणीक्स म्हणून मी तिला क्लास लावलाय, कारण त्यांचे वर्ड वगैरे एवढ आहेत ना वेगळेे ते बोलायला प्रोनान्सिएशन करायला पण जमत नाही, जरा मग ते गुगलला नाही तर चाट जी. पी. टी. ला विचारावं लागतं, म्हणजे एवढं म्हणजे मीच नाही पण बाकीचे तर तिच्य
नाही, नाही सगळं अगं सगळ्या पॅरेंट्स तसच आहे, कारण आपल्या वेळेस खूप वेगळं होत, आपलं खूप वेगळा सिल्याबस होता, आता एवढा चेंजेस हाय. हा, एवढा चेंजेस आहे, त्यांच्याच्या त्यांना एकदम सुरुवात झाली शाळेची, तेव्हापासून एवढं देतात, एवढं देतात.
होय, भरपूर देतात आणि प्रत्येक माहित न्याला एक्झाम प्रत्येक महिन्याला एक्झाम. आता दुसरे आहेत ना, तर हिच्या ह्याच्यामध्ये स्कूलमध्ये एक्झाम हा प्रकार नाहीय. पण ते असे बोलतात कि आम्ही क्लासरूम मध्ये घेतो करून, फक्त त्याला मार्क्स वगैरे आम्ही देत नाही. असं, नर्सरीला तर एक्झाम हा प्रकारच नव्हता त्यांना. फक्त घ्यायचे ते करून. सगळं, म्हणजे ती तिचं हँड रायटिंग पण खूप छान आहे आता पॅरेंट्स मिीटिंग होती तेव्हा पण सगळ बोलवते टीचर, त्या हँडरायटिंग एक नंबर आहे तिचं, खूप छान लिहते एकदम पर फेक्ट असतो त्याच्यामध्ये वगैरे, तर पण असं एक्झामचं वगैरे हे नाही, तर अस कधी -कधी वाटतं कि एक्झम वगैरे पाहिजे, म्हणजे कस मुलाना
हा, म्हणजे आपल्याला माहिती पडते ना माहिती पडते, किती किती येतं बा. हा, ते म्हणजे असं नॉमिनल त्यांच्या क्ला क्लासमध्येच फक्त असं घेत असत.
तेच सारखे हो पेपर देणार आहेत आणि आता आहे मंडेला नंबर्स वन टू टेन काढायचं ब मेसेज आलेला तर फक्त क्लास सा क्लासरूम मध्येच आणि हे त्याजे काही नंबर्स वगैरे काढणार नाय असं. तर म्हटलं ठीक आहे तेवढं तर तेवढं आता तर आपल्याला ऑलिम्पिड वगैरे हा शब्द कधी आला समजलस न सेल सांग बरं तू थंडा आहे आता. तो ऑलिम्पिड एक्झाम आत्ता आहे म्हणजे आपल्याला कशी ते स्कॉलरशिपची एक्झाम तसं त्यांना आता ऑलिमपीड एक्झाम तर त्याच्यात हो म्हटलं बापरे किती आणि ते पण तो बघितलं ना मी हे अ सिलेबस भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि त्यात हे घेणार नाही त्या बोलल्या आम्हाला जेवढं च्या पोर्शन असेल तेवढा आम्ही घेऊ बाकिचे तुम्हाला तू अ घरी कवर त्यांच कराव लागणार आहे म्हणलं ठीक आहे जसं आपण स्कॉलरशिप च्या करायचं तसच असेल म्हंटलं हे पण पण खूप आहे. हिंदीचं वगैरे स्वर वगैरे ते सगळंय मले हिंदी तिचा रिजेक्टच केला म्हटल हिंदचा याच्यावर नको बसावयला हिला बाकीचे म तीन सब्जेक्टच म्हणत राहू दे सध्या हिंदी नाय अ मॅथ्स इंग्लिश आणि ईवीएस अशे तीन घेतलेत. पण ई वी एस मध्ये वगैरे पण बॉडी पार्ट आहे म्हणजे सगळं जनरल नॉलेजचं आहे.
हम्म.
त्यामध्ये पण भरपूर आहे असं.
भरपूर आहे आपल्या वेळेस तर काहीच नव्हतं हे सगळं बापरे खूप काही आहे म्हणजे.
त्यात तशी जुनिअर ला आहे अजून सिनियर होणार आहे आणि त्यांना ग्रा मर पण वगैरे पण आतापासूनच चालू होणार लास्ट एंड पासू
आपल्याला आता ग्रामर इंग्लिश ग्रामर कधी घेतले हो
आठवी ला आठवी मला तर वाटत आहे आठवी पासून चालू झाले ला आतलं पाचवीला नॉर्मल इंग्लिश
पाचवीला नॉर्मल पाचवीला पण आपल्याला नॉर्मल पॉयम्स वैगेरेच हो ते एवढं काही नव्हतं हा. हा एवढं काही नव्ह तर पाचवीला पण पोएम्स वगैरेच नॉर्मल स्टोरी हे ते असंच होतं.
स होतं आणि एकदमच तेच ना असच झालंय तर म्हटलं बापरे हे तर
पासून आता ट्युशन्स वगैरे लावा सगळच आहे आ ता आपण कधी गेलो ट्युशन ला आणि हे कधी जातात?
कधी जात आहेत मग तेच झाला आम्ही ट्युशनचा म्हणजे ते बहुतेक जणं ट्युशन लावले म्हणले नर सरीला काय टुश्यन लावयचे ज्यूनिअर सिनियरला पण तो पोरशन बघितला की असं वाट लं नाही बाबा गरज आहे कारण की आपल्याला पण ते समजायला पाहिजे आता चाट जी पी. टी. आलं तर थोडस इझी जातो मला घ्यायला तिचा अभ्यात आणि तिथे ना असं तेवढंच देतात असं जास्त ओव्हरलोड वगैरे नाही देत अजून तरी तर प्री प्रायमरी स्कूल आहे ना तिथे. ही जिथे जाते युरोकिड्स म्हणून तिथे.
आल्या तर सगळं ऑनलाईनच झालं एक एक मॅसेज करून, ऑनलाईन सगळं पॅरेंट्सला मेसेज करून सांगतात. आपल्या वेळेत जे शाळेत व्हायचं तेच. बाकी काही नाही. हा?
आपल पेरेंट्स आपल्याला विचारतात आज काय झालं, काय लिहून आणलं ते बघायचं. ह्यांचं पण जे होतय ते ऑनलाईन पाठवतात ते वगैरे अस अस झालं ते.
श्रोते.
हो ना? तेच झालंय. खूप चेंज झालंय. बापरे! आणि त्यांच्याबरोबर आपण पण शिक असं वाटतंय मला म्हणजे तिच्या, तिचा अभ्यास घ्यायच्या आधी मला ते सगळं वाचून काढायला लागतं ते सगळी समजून घ्याय लागत
आणि मग शिकवू शकतो. हो ते तसच आहे ना आपल्या आपल्या वेळेस असं होतंच नाही तर आपल्याला कसं येणार आहे आपल्यासाठी पण नवीनच असल्यासारखं आहे ना?
हो. आपल्याला दहावीला पण असं नव्हतं, म्हणजे ते शब्द वगैरेच आले ना आता तिचे ते स्टोरी बुक्स वगैरे अस मग, शब्द पण खूप वेगळे आहेत म्हणजे उच्चार आपल्याला, मलाच करायला नाही जमत एवढं म्हणजे परफेक्ट. तर ती काय करणार एवढूश्या वयामध्ये असं म्हणजे खूपच वे वेळ आहे अस. जर बुक वगैरे रीड करायचं झालं
एकदम छोट्यापणापासून एकदम बर्डन देऊन दे तात आता, आधी तर आपल्याला एवढा वेळ मिळत होता खेळत खेळणं, खेळणे वगैरे खूप वेळ मिळत होता आधी. एवढं काय हा एवढं काही नसायचं तेव्हा.
आणि आत्ता कस ते आले की बाहेर कमी आणि घरा, आले घरात की लाव टी. व्ही. किंवा घे फोन तिचा तुम्ही आता फोन बंदच केलाय. नाहीतर टी. व्ही. अस ली दिवसभर की टी. व्ही. चालू असते म्हणजे करत असते तिचे उद्योग ती काहीतरी करणार, पाटी घेऊन काय त्या लिहिणार वगैरे, पण ती टीव्ही चालू पाहिजे म्हणजे काहीतरी कानात गेला पाहिजे टी. व्ही. चा आवाज असं तिला वाटतं. बंद वगैरे केेल्यावर लगेच चिडतेय. बंद कशाला केलेस? अस्स होतं.
टी. व्ही. वर काय कार्टून्स वगैरे बघते का मग?
हा कार्टून चालू असतात किंवा मग दुसरं काहीतरी हो सॉंग्सचं वगैरे डान्सच काय करेल. आता तो नवीन गाणी आलेय तोच जास्त बघते आई- आईवरून. तर तो असं झोपताना पण तो बोलत बसते. आई आई हा, त्याच्यावरूनच चालू असतय, एवढं म्हटलं जे करायला पाहिजे ते नाही बोलत मग आता ते आ आणि प्रत्येक आठवड्यात वर्ड अस तो. ते वर्ड देतात एक मग ते, फ्रायडे ला बोलून घेता, घ्यायच. थ्री, टू थ्री लाईन्स तशा त्यांना पाठ करायला देतात, म्हणजे ते आपणच द्यायचं तर ते फक्त वर्ड देतात, त्या वर्ड वरून तुम्ही टू थ्री लाईन त्यांना पाठ करून द्या. मग ते मंडेला घेतात. म्हटलं जे करायला पाहिजे ते नाही करत आणि नको ते बरोबर करत बसते. अस्स झालंय.
तेच असतं ना ग लहान मुलं काय करणार आहेत? एवढं एवढं नाही करू शकत. तर ना कंटाळतात
कंटाळा येतात किती डोक्यात ठेवणार आपल्याच हातचं की माझं नाही, ते वर्ड लक्षात राहतं. आम्ही मागे तेच आता लास्ट आहे.
आता आपल्याला आता या वयातही एवढं लक्षात नाही राहात
हो नाहीच राहत तर ते काय राहणार? त्यांचा, हो असं
ते हं बरोबर
असं, पाच पण वाजे मला जायला लागेल तिला आणायला टाईम पण लगेच जातो गं अजिबात नाही राहत हो फास्ट जातं आणि आता हे चालू आहे तर, अतिच लवकर जातंय असं वाटतय मला
तू आणून घे तिला, मग नंतर जर फ्री असली तर, अजून करू आपण थोडा वेळ
हो, दोन होऊन जातील, आल्यावर सगळ जरा तिचं आवर ते वगैरे, त्यानंतर मग करूया, ठीक आहे हा हा, चालेल, ठीक आहे
आपला वेळ आता अकरा मिनिटं झालेच, तसे.
हो, झाले बारा मिनिटं, होत आले, कट पण होईल ते आता चालेल, हा ऑटोमॅटिक कट होतोय, हो.